हॅो
बोला काय करताय
हा काय नाही बसले होते काय मग हो झालं तुमचं झालं
हा झालं की हो आज स्पेशल असं काय वटाण्याची उसळ केले होतं हम्म आमच्या जास्तीत जास्त कडधान्य कडधान्य देते मी डब्यांना मुलांना
अरे वा छान
ह ह मुलांना पण ते पौष्टिक पण मुलांना आवडतं पण
हम्म मुलं आवडीनें खातात त्यांना सवय पण लागती ना मी मी आज मुलाला दिली आज भेंडीची भाजी पोळी त्याला खूप आवडती
भेंडीची भाजी कशी केला सांगा माझ खात नाही भेंडी
भेंडीची भाजी काय नाही तेल टाकायचं मोरी जिरे हिंग थोडासा चाट मसाला चवी पुरता आणि भेंडी फ्राय करून घ्यायची त्याच्यामध्ये छान बाजी तेलात खीर पण खूप आवडती गव्हा हम्म आपल्या दलिया म्हणून मिळतो बघा विकत
हम
आता तरी याची खीर पण खूप छान आहे काय नाही पाहून वाटी ती हे घ्यायची समद दलिया आणि पुन्हा अजून त्याला काजू बदाम सोजी हा तुमच्या इकडे सोजी बोलतात आमच्या इकडे गव्हाची खिराला तिला हे म्हणतात दलिया म्हणतात हम्म हो दलिया तर काय नाही ते शिजून घ्यायचं कुकरमध्ये दलिया मग नंतरन दूध तूप पुन्हा हे काजू बदाम अ वेलची पूड हे टाकून गोडीसाठी गूळ हे टाकून मग तर हम पूर्ण रे - म्हणजे खीर करायची मुलं खूप आवडीन खातात ती पण खूप पौष्टिक आहे मुलांसाठी खायला हम्म तुमच्या मुलांना काय आवडतं मग
मुलांना माझ्या पण असं हे पण आम्ही सोजी पण करते मग मोड म मोड आलेले आम्ही पण असच उकळून कुकरमध्येध्ये शिजवून पहिला शिजवून घ्यायची भाजून सोजी पूर्ण भाजायची तुपात किंवा तेलात त्यानंतर कुकर लावून शिजवा घेऊन मग त्यात गुळ घालून वरून आमच्यात तूप घेतात आणि खाताना गरम गरम खाताना तूप दूध त्यात हम्म
हम्म मुलं पण आवडीन खातास
आवडीनं खातात हम्म आणि मोड आलेले कडधान्य हम मोड आलेले कडधान्य खूप दाळ घालू शकताय तुम्ही त्यातून पण भरपूर पौष्टिक हे मिळतं. आपले वटाणे, वर हम्म मूग, मटकी ला हा.
ते पण खाऊ शकतो.
हम्म. मुला तुम्हाला किती मुले आहेत?
मला एक मुलगा आहे. तो आता ज्युनियर केजी आहे. हम्म तुम्हाला किती मुलं?
मला दोन आहेत. मोठा पाचवीला आहे, छोटा आहे तो अडीच वर्षाचा आहे.
हम्म. मग आता तो सगळं खात असल ना भाजी ते सगळं पोळी हम्म कारण लहान मुलां खात नाही शक्यतो. हा तिखट थोडं अजून लहान आहे ना.
हम्म. पण आता पासूनच सवय लागायला पाहिजेत, मोठा का नाही अजून खात नाही. खात नाही तो अजून खातोच नाही.
नाही नाही. सवय लावायची थोडी थोडी आपल्यासोबत बसवायचं त्याला खातात.
हा हा तेच की. सुरू काय नाही निवांत. हम्म.
मग आता हा लहानला दोन, तीन वर्ष शाळेत टाकतात चार वर्षाच्या झाल्यावरच ना?
तर मी शाळेत बसवून येते त्याला अंगणवाडी मध्ये.
हो का?
आताच आला तो ज शाळेतून जरा खायला घातला आता झोपला. आता पंधरा दिवस झाले चाललंय, मग तिथं पण शाळेत पण त्याला देतात खाऊ तो खाऊन येतोय. हम्म ते पण शाळेत पण सोजी बसतो बसतो. सुरुवातीला जरा रडला आता बसतोय. हम्म सवय लागते तेवढंच. तेवढे दोन तास जातात ना ते.
हो बरोबर मग तेवढी सवय पण लागती.
हा. त्याचे पप्पा नको म्हणतात आतापासून पुढं तेच तेच करायचंय मुलांना आता तरी त्यांना खेळू दे पण आपल्याला त्रास देतात ते घरात बसून.
हो मुलांचा टाइम टेबल असेल ना मग टिफिनचा वगैरे.
टिफिनचा हा देतात की देतात.
दिललं आसन पालक पराठे, आलू पराठे.
हा सलाड द्यायचे वर काकडी गाजर बीट
हम्म हम्म. थोडस शॉर्ट शॉर्ट डब्बे आपण फुल डबा हम्म हम्म. काही नाही मग कणकीच्या पुऱ्या वगैरे पण द्यायच्या करून कधी छान मस्त मुलं म्हणजे पालक पराठे वगैरे पण आवडीन
हा पालक पराठा हम्म. आपण पालक पराठा बनवते तस बीटचे पण पराठे आम्ही यांना घालतो छोट्या मुलांना
अरे वा! काय रेसिपी त्याची सांगा तरी
बीट आपलं खिसून अ मिक्सरला जरी वाटून हे केलं आणि त्या पण जेवढं पीठ मावतोय तेवढंच पाणी न वापरता आपलं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं.
अच्छा अच्छा.
हा आणि चपाती भाजतो की आपण पोळी तशीच भाजून द्या दही सोबत किंवा काय पण आणि त्याच्यासोबत पण भाजी कायतरी असं उसळ वगैरे कशाचं तर डाळीचं उसळ दिलं तरी चालतय खातात.
बरं बर मी पण त्याला माझ्या मुलाला सुद्धा कनकेची वडी खूप आवडती गव्हाच्या पिठाची. खूप छान त्याच पण ती एक वाटी तूप घ्यायचं त्याला एक वाटी कणिक आणि एक वाटी दही अडीच वाटी साखर हे सगळ कडईमध्ये एकत्र टाकायच सगळ बारीक मंद गॅसवर हलवत राहायचं आणि मग घट्ट गोळा होईपर्यंत चांगलं हलून घ्यायच ताटाला तुप लावायच. आणि मग त्याच्या मस्त आपल्या लाटण्याला पण थोडंसं तुप लावून घ्यायचं आणि असं लाटून घ्यायचे. आपल्या काजू कतलीसारखी वडी लागते बघा मुलांना खूप आवडत ती पण हा खूप छान लागते वडी. हो तुमचं काय मग चाललं काय म्हणता तुम्ही?
आणि हे पण आपले कडधान्यां पासून आप्पे पण होतात बघा छान होतात ते पण.
हा रव्याचे पण आप्पे खूप छान होत दह्यातले.
हा रव्याचे पण होतात पण हे पौष्टिक होतात ना कडधान्याचे.
कडधान्याचे हो.
हा ते पण द्यायचं. आपल्या साध असं कडधान्य खात. नाही ना मुलं मग त्यामुळे असं आप्पे वगैरे कायत केलं तर खातात.
हम् जवळ एका शाळा मुलांची का व्हॅन लावली?
अ मोठ्या मुलाची आता हो लांब आहे त्याची. रिक्षा होती त्याला पण आता त्याला अ ह्याला अकॅडमीला घातल्यामुळे त्याच टायमिंग चेंज झालंय त्यावेळीच रिक्षाच नाहीये. आता त्याचे पप्पा ये जा करतात मग त्याला सायकल घेतली. पण इकड वाहनं भरपूर आहेत मग एकट्याला लगेच पाठवायला पण नको वाटते लहान आहे अजून तो आणि कधी आम्ही ह्याच्या आधी त्याला बाहेरच काढलं नाही कस असते मोठ्या मुलाचे जरा लाड होतात
हो लनाच
हा मग त्याला लहान आहे लहान आहे म्हणून बाहेर काढलं नाही खर आता अचानक अवघड होतय
हो
सोडायला आणायला कोणतरी लागते पप्पा आता त्याचे गेले हला ऑफिसला आता धीरांना सांगितले आणायला जायला
हो का बरे आहेत कारी हा घरामध्ये आहेत तरी कोणीतरी आणायला पण हम्म
फॅमिली
आमचं काही नाही आम्ही आता सध तर सासू सासऱे असतात आणि हिचे पप्पा सांधतात सोडतात आता सध्या व्हॅन वगैरे लावायचं चाललंय विचारणज काही बघितली नाही हे म्ह सध्या आहे वेळ तर मी सोडतो म्हणतात. आहे लांबची शाळा त्याची पण ह मग काय. हा खूपच आता प्रॉब्लेमच सध्या काय हम्म.
गॅसचे प्रॉब्लेम सगळे प्रॉब्लेम आहेत.
हम्म आमच्या इकडे आता पाईपलाईनच झालेली आता सिलेंडर बंद आहेत आमचे
होय काय आमच्या इकड अजून ते कनेक्शन चालू केलं नाहीे अ हां म्हणजे जोडून गेल्यात पण अजून पूर्णपणे चालू नाही झालं मग ते परवडत काय आपल्या नॉर्मल सिलेंडरपेक्षा ते
आता आमच इथं कसं पहिल्यांदाच लावलं अजून काही बिल आलं नाही आता त्याला तीन महिने होत आले, हा आता त्याच बिल किती येत ते बघणार आहे. मग परवडल्या तर ठेवायचं नाही, तर मग आपलं सिलेंडरच चालू, करायचं पण असं काही त्रास नाही. मस्त आहे म्हणजे चांगलं आहे, फक्त बिल वगैरे,
ला वगैरे असं काही नाही,
लावायचं आपल्याला पण लावता आलं,
होय लेडीज कोणतरी घरी पाहिजे, तेच आम्हाला, पण तेच अजून रे हे माहित आहे ना, आपल्याला हे परवडते का हे परवडते असं.
हो ते पण आहे,
हम्म आत्ताच चालू केले काय तुम्ही?
हो आता चालू केलं, बर मग,
आणखीन काय?
अजून काय नाही आता हेच मी, असते माझं पण हे चालू असतं काम मी व घरीच असते वस्त्रमाळीचं काम, करते मी घरात आपलं इथं माग, हा माग एक शॉप आहे तिथून, पावशर वगैरे गोळा देतात ते आपल्याला कापसा चा, तो घरी आणायचा त्याच्या वस्त्रमाळी बनवायच्या, मग त्यांना नेऊन द्यायच एक शाट एक शाट बनवून द्यायचे, कधी अ एकवीस एकवीसच्या मनाची बनवून द्यायची माळ, ते पुन्हा कलरिंग करून द्यायची, रेड कलरनी ये ह हो गेजामाळ, तुमच्या इकडे गेजा माळ म्हणात, त्याला आमच्याकडे वत्रमाळ म्हणतात,
आमच्या हेते,
ह,
काय म्हणतात मलाच आठवणं,
गेजामाळाच म्हणता तुम्ही हो वस्त्रच, मी ते आण ते सध्या घर घरगुती कर ते काम मुलगा शाळेत जातो, अ त्याचे मला दोनशे रुपये देतात त्यांनी,
बर काय रोजच?
हा मग काय मुलगा शाळेत गेला तर वेळ असतो मला, हम्म मग दिवस दोन दिवस लागतात, त्याला बनवायला दोन दिवस कलरिंग करायला आपल्या करण्यावर आहेत.
हा हा हा तर लहान मुलांच्यातन एवढं जमत नाही. आपल्याला घरातली पण असते काम,
आता काय नाही त्याची, आधी सकाळ शिप होती शाळा आता दुपारीच झालेली आहे.
हा हा हा,
काही प्रॉब्लेम नाही आता, तिकडे आहे का पाऊस वगैरे? हा एक ते पाच अस एक ते पाच आहे, पाऊस इकड पण झाला, कालपासून चालू झाला इकडे पण,
इकडं पण दोन दिवस झाले चालू हम्म,
मग अजून वातावरण आता पावसाचंच, आज पण आता आज काही ऊन नाही काही नाही इकडे,
अजून हा तरी लय लेट चालू झाला पाऊस,
हो मग का,
आपल्या वळी आमच्या इकड, ह्यावेेळी या टायमिंगमध्येध्ये पूर आलेला. हम्म कोल्हापूर जिल्हा आमचा,
हम्म हम् कोल्हापूर जिल्हा, आमचा इकड संभाजीनगर मध्ये लेटच पाऊस पडतो हा, कधी पण, थोडं हा हा, चांग तुमच्या इकडं आला, तरच आमच्या इकडं पडतो प जास्त पाऊस. तुमचं कोकणातला भाग, डतो ना थोडा तिकडे, त्यामुळे तुम्ही काय जॉब वगैरे करताात का घरीच अस?
नाही घरीच असते आता लहान आहेना, मी पण जॉबला जात होते हा हम्म हा नाही होताता ह, पाच सहा वर्षाचा हुस, पर्यंत नाही होत मुलांच्या मध्ये जातातच. वर्ष तो आता मोठा आणि कसं दोघं, याचं मध्ये गेप जास्त झालाय, तो मोठा झाला त्यानंतर हा जन्मला, दोन्ही एकदम झाले असते तर,
हो मक्का आहे थोडस हो मक्काय टाईम थोडस मॅच झालं असत नाही आता काही नाही अजून आता अडीच वर्ष अजून दोन वर्षांनी शाळेत गेला कि आपलं चालू करायचं काहीतरी घरगुती बिजनेस
नाही दोघांनी जॉब केल्याशिवाय घरात चालत नाही आत्ताच्या पिढीला अ शाळेचा खर्च सगळं महागाई
हम् आणि तुमचं पुन्हा एकत्र फॅमिली आहे ना म्हणतात, तुम्ही पुन्हा हम्म अजून काय मग काय कशाची आवड आहे, तुम्हाला काय
मला आवड आहे मेहंदीची, रांगोळी, मेहंदी
अरे वा छान कलाकूसर मला पण रांगोळी, मेहंदी, पुन्हा आपलं अं हे असं बाहेरंच वगैरे काय असं वस्त्रमाळ वगैरे बनवण ते अस विकायला हम्म असं म्हणजे काहीतरी नवीन नवीन शिकण्याची आवड खूप
आवड आहे हां म
आता माझाही कसा लहान मुलगा पडतो. त्यावेळी मला पण कुठे जाणं येत नाही घरात कोणी सांभाळायला नाही त्याला
हा हा हा सासू सासरें मग जवळच असतात ना,
अ नाही सासू सासरे सध्या माझ्या आता तिकडे जावेकडे असत. कधी माझ्याकडे असतात कधी गावी असतात् अस त्याच्यामुळे मग त्या सांभण्याचा प्रॉब्लेम पडतो आणि तो माझ्याशिवाय राहतच नाही अजून कधी राहण्याची सवयच नाही ना त्याला
हा मग ते घरात फुल फॅमिली असते तर सगळ्यांची सवय होती.
हा सवय ते लहानपणापासून एकटं एकट एकटं एकटं राहण्याची हे लागणी त्याला सवय ते कोणा पशी थांबत नाही माझ्याशिवाय
हा
प्रॉब्लेम आहे.
हम्म
आणि काय अजून काय चाललं मग नवीन विशेष
अजून काय नाही आता,
मशीन येत असे ना तुम्हाला मशीन वगैरे
शिलाई मशीन शिलाई मशीन चालवता येते की पण असं काय परफेक्ट अस बनवता काय येत नाही शिलाई मारता येते.
हा हा हा मग आता झालेलं ड्रेस मेकिंग त पण म मशीन वगैरे पण अस विसरून गेल्या आता पण पहिले ब्लाऊज वगैरे शिवायची मी